हॅलो हा हो येतोय येतोय मस्त तुम्ही
मी प
हां काय करता काय नाही असेच फोन बघत होते नंत तर बोले आता काकींना फोन करते हो खूप खूप आहे हो खूप आहे
नाही आमच्याकडे शॉवर सारखं चालू आहे अजूनमधून
हा हा हा ना इकडे खूप आहे आता मी जॉबवरून आले ना तर छत्री घेऊन गेलेल्या आणि मला बाईक व यायचं होतं ना
अरे यार, म
हां, तर खूप म्हणजे हवा पाऊस चालू होतं, तर मग दादाला बोलले गाडी स्लो घे, मी रेनकोट नव्हतं नेला, तर त्यांनी स्लो होती गाडी तरी, एवढी हवा होती ना, माझी छत्रीच उलटी झाली.
अरे बापरे!
हो, मी मग मी त्याला बोलले, आता थांबव की बोलले अ छ छत्री बंद करते, तर ते नको मी हालू घेते तू छत्री हे कर, म्हणजे मला दिसायला नको, म्हणून ना
हा हा ह ह, रेनकोट ठेवायचं ना बॅगेमध्ये मग.
हो हो हो, मग तुमच्या इथे जत्रा वगैरे, म्हणजे यात्रा वगैरे नसते तशी गावात वगैरे, नाही तुम
हो असते ना, ओझरची खंडेरावची
हा, हा, इकडे पण असते, हो, इकडे पण असते. अ रामनवमीमध्ये, रामनवमी कधी ये? एप्रिलमध्ये असते ना?
हा, हा, हा, ही वांगेसाठी येती डिसेंबरमध्ये
हा हा, इकडे खू, हा हो, इकडे पण खूप मोठी असते, या यात्रा वगैरे अशी. ते हा, जाम म्हणजे असे पाळणे वगैरे असतात, मी सगळ्या पाळण्यात बसते. पैसे जाऊ गेले तरी जाऊ द्या, म्हणजे एक दिवस आहे ना, असे एक दिव म्हणजे दोन दिवस असते, एक दिवस पालखी असते, आणि एक दिवस पूर्ण यात्रा असते, तर मग आम्ही पालखीला वगैरे नाही जात पालखी भेटत नाही आम्हाला, खूप व सगळ्या गावात फिरते ना, हो खूप गर्दी असते पालखीला, आणि गुलाल वगैरे उडवतात. म आणि काट्या असतात त्या, गुढीपाडव्याच्या काट्या असतात ना
हा, हा, हा, हा.
हा त्याच्यावरतीच असे, काट्याला काटीला-काटी काटीला-काटी, असे बांध तात आणि मोठी करतात, आणि ज्यांची मोठी असेल ना काठी, तिला नंबर देतात. तर आम्हाला हा आम्हाला कितीदा नंबर आलेला, हां आम्हाला, द हां हा काय?
हम्म! इथं खूप पहिल्या दिवशी बारा गाड्या ओढतात. म्हणजे त्याच्यात घोडा पण असतात, बैल पण असतात, ते असं पूर्ण रथ सजवतात. मग ती बारा गाडी ओढतात म्हणे, हो, मग खंडेरावची जत्रा असते ना
हो, हो, बरोबर, मग किती दिवस असते यात्रा?
तीन पाच दिवस असते, इतकी गर्दी असते, कुठून कुठून लोक येतात. काही काही.
हां ना, हां, इथे पण, आता माझ्या मामाकडे म्हणजे
तू सर्च करशील सगळं गुगलवर
हो, हा हा, आता मावशीकडची म्हणजे, यात्रा आहे ना तिकडची, चौल चौलची, तिकडे पण डोंगरावरची यात्रा भरते. खूप भरते यात्रा, खूप म्हणजे खूप, पाच दिवस असते. मी तर पाच दिवस तिकडेच असते, मावशीकडे.
आता आमच्याकडे कुंभमेळा पण आहे, इथं कुंभमेळा पण नसतो.
हां, हां, हां, इकडे इथे कुठे मावशीकडे असते, चौलला. आत्याकडे असते, तिकडे भाज म्हणजे गल असे टवतात, म्हणजे आता माणूस असतो म्हणजे त्यांना दुखत वगैरे काही नाही, ते आधीच असतं, त्यांना असे पाट निथून गल असे टोवतात आणि बाहेर काढतात
हा हा हा
हां मी तुम्हाला दाखवेन नंतर फोटो पाठवेन तुम्हाला असं पाठणी आपण इंजेक्शन कसं हे करतो टोवतो तसा तो गल असतो ो गर्ल अस तस गल सारख आणि तो असं पूर्ण त्या आातडी आपल्या मासातून असं बाहेर काढतात गल र रक्त वगैरे काहीच येत नाही दुखत पण नाही त्यांना ह आणि ना ते गल लावतात असं आणि ते अस हे असते काटी असते मोठी त्याला असे गोल गोल फिरवतात त्यांना टांगून त्याच्यावर हो त्यां त्यांना ते म्हणजे कधी हां हां हा हा हा म्हणजे असं ते
ह्
तर तर हे पण नाही हटवक ह तो हा
काय असत यात्रामध्ये खाण्यासारखं
यात काही नाही सर्व सर्व स्टॉल असतात तुम्हाला कुठले कोणते पाहिजेत तेवढे सर्वे असतात तिथे स्टॉल
आमच्याकडे फेमस शोर एवढी असते
काय शौर्य
शेव आणि रेवडी अस रेड कलरची असते आणि ते गुळाची तिळा्याच असत ते हा इकड खूप फेमस आहे आणि भत्ता
हां बरोबर इकडे आमच्या इथं नॉनव्हेजच जास्त खात चिकन बिर्याणी वगैरे असं म्हणजे यात्रेत पण असते मस्त हो यात्रेत पण खूप हो हो चायनीज पासून सर्व असतं आम्ही जास्त चायनीजच खातो म्हणजे आपल्या मराठी लोकांचं असतं ना आणि इथे रोहात मामाकडे पण रहत आहे ना मामाकडे ते रह सिटी आहे ना तर तिथे असं म्हणजे मुसलमान सर मुसलमानचं हे असतो अ या हा हा मुसलमान काय विचारले बघा नाव मेळेला तर आपली आपली कशी यात्रा असते तसं असतं त्यांचं हुरुस हुरुस हुरुस
ह अ्छा अच्छा
हां त्यांचा असतो तर मग आपलीच लोकं जास्त असतात तिकडे
आपले लोक सगळे एन्जॉय करून घेतात
हो हो हो पण त्यांची भांडणं वगैरे होत तो यात्रेमध्ये पण त्यांचे त्यांची यात्र असते ना मग त्यांचे जास्त स्टॉल असतात पण आम्ही ना म्हणजे असं खात नाही त्यांचं हे मग असं घाण वाटतं
मग ते भरपूर प्रकारचे नॉन व्हेज वेग वग व्हरायटी ते ठेवतात ना ते
हो तो ठे ते ठेवतात पण आपली लोक नाही कोण हो हो आपली लोक नाही कोण खात
ह् नाही
तेच आणि ते ह्याचे गौमासाचे गाड्या किती भेटतात
ह
हो न्यूजला बघितली ना न्यूजमध्ये म्हणजे इथे नाही ते कितती गाड्या पकडतात खूप गाड्या म्हणजे नाही नेतात अजून पण नेतात हा
ते हा त गुप्
पॅकिंगमध्ये गुपचूप हा रात्रीचं रात्री गाड पकडतात अस म्हणजे असे भाजींचे े ठेवतात वरती आणि खाली गाई व वगैरे असतात गाय बैल असं म्हणजे जसं काय लोकांना माहितीच नाही हे काय काय हे करतात
म हे सगळ रात्रीचच सफई सत
हां तेच ते मग नावं नंतर नावं नंतर कळतात ना पकडल्यावर का कोणी सांगितलंय तुला असं वगैरे मग तुम्ही यात्रेत दरवर्षी जाता हो हो
हो दरवर्षी जातो मग त कशी वर्षातून एकदा येते ना ती
हो बरोबर हां तुम्ही बैठकीला जाता बैठकीला बैठक नाही माहिती का हां हां हां नाही कारण बरेचसे आणि ते बाकीचे म्हणजे एक मग एक काकीने मला मेसेज केला होता ती बोलली का मी कॉल करू का ठीक आहे करा नाही मी बो मी करते तुम्हाला पहिले बोलते नाही मी करते तुम्हाला माझं बोलते कॉल लागणार नाही तुम्हाला म्हणजे अशीचा ते सगळ्यांना सांगत होते की आज म्हणजे त्यांचा एक हेच होता तो आणि ते कॉल करत होते मला आणि मी केला ना का डायरेक्ट कट करत होते म्हणजे ते त्यांचं टास्क पूर्णत होत मी अ ह मग न त्यांना बोलले का मा नंतर म बोलतात किती अकरा वाजता मी झोपले झोपत होते तेव्हा बोलते मला कॉल करा बोलते तुम्ही आता ते म्ह राहू द्या बोल मी करत होते तर मा मग त्यांच्या मुळं माझे वेस्ट गेले कॉल
अच्छा हा हा असं समजून घेणार कोण नसतं ना
कोण नसतं हां म्हणून विचारलं पहिले तुम्ही करतात कि ममी करू असं
अच्छा अच्छा नाही तुला जर वाटलं ना तू करू शकतेय डायरेक्ट कॉल करून पण विचारू शकते तू मला
हो हो हो चालेल नाही तुम्हाला मी नंबर देते तुम्ही कधी ओपन केलात हे आपण दिला
भरपूर दिवस झाले आज कसं आहे त्या ज्या मॅडम आहेत ना त्यांची मी टीम पार्टनर आहे हम्म त्यांच्या बरोबर मी काम करते आमच ट्रेनि ट्रेनिंग चालू असत त्यांच्याबरोबर
हां बरोबर त्या साक्षी मॅडम ना
नाही नाही ज्योती लानग मॅडम
मग ज्योती हां हां बरोबर मग त्या पण ह्या हां हां हां ह्या ॲपच्या का
हम् ते सत्कर्म फाउंडेशनचे आहेत त्या
हां हां बरोबर मग त्यांना ह्याच हां मग त्यांना ही टीम आहे काय म्हणजे अशी त्यांना पण फायदा असेल ना ह टीमचा म्हणज
नाही नाही नाही तसं नाही काही ते सदस्य म्हणून करतात ते काम
हा हम् हा नाही नाही आता हे ऍप हा हा हा नाही त्या त्या हां त्यातं साक्षी मॅडम स्वप्नील सर ते वगैरे त्यांना काहीतरी फायदा असेल ना यात.
ते काही नाही सांगता येणार मला तस
हा असेल म्हणूनच ते म्हणजे असं सगळ्यांना रि
रेकॉर्ड होत बरं का रेकॉर्ड होत
आ हा ह
तुला वाटलं सु बर्सन बोलू शकते हा कारण की आपल्याला फक्त तर हेच्याबद्दल विचारलं आहे ना? हम्
मग यात्रेत म्हणजे असं म्हणजे काय अ पुढ च्या म्हणजे तुम्ही पुढच्या यात्रेची वाट वगैरे बघत असाल ना?
हो मग असं नोव्हेंबर वगैरे गेला ना तर लगच जस असं वाटतं कधी येईल कधी येईल असं होतं ते आमच्याकडे इथे हे पण असत म्हणजे काय म्हणतात दिवाळी च्या टाइमाला पण म्हणजे अस फटाक्यांच पायश्वर वगैरे असत परत आनंद मेळा पण असतो. पाच वर्षानी येत तो एकदा.
हो बरोबर मी तुम्हाला नंबर देत ते कॉलिंगसाठी मग तुम्ही कॉल करा हा.
अच्छा ओ
म्हणजे आता आत्ता लागत तास बघू किती वाजलेत आत्ता जर लागत असेल तुमचा कॉल तर मला करू शकता आत्ता कॉल.
अच्छा अच्छा चालेल ना.
हां चालेल मग किंवा उद्या करा कारण मला आता
ठीक आहे चालेल करा आराम मला उद्या नाही जमत ना मी या टायमाला करू शकतो ते साहा नंतर
हो हा सहा नंतरच करा कारण मी मी जॉबला असते ना नऊ ते सहा.
चालेल ना चालेल ना तू तस मला कॉल करशील? म्हणजे तास बाकी असत माझं काय एक दोनच बाकी आहे. आणि ते आज काय शेवटच हे वाटत मला परत एक जण कॉल कर
हो हो हो हो चालेल मग तुमचे कॉल कम्प्लीट होतील?
हा.
हां हां हां.
हम् तुझ तुला जेव्हा वाटेल तेव्हा मला फोन करत जा मॅसेज कर जा मी करत जाईल तुला हम. ओके बाय घे काळजी. ओके बाय बाय.